का येत की बोला तुम्हाला हा
तरी लागतच नव्हता हो फोन तुम्हाला हा म्म दोन वेळात नाही हा लागायचच नव्हतं असं म्हणून मग तोपर्यंत जेवायला आले हे मग म्हणून आणि राहिलंच ते
होय चालत सोफा का भरला
मग मुलं आज नाही अजून आता चालू करायचंय मुलांचा अभ्यास तेच चालू आहे ना
होय हंहं
ते अभ्यास मोबाईलमध्येध्ये येतय ते मोबाईल घेऊनच बसते मग अभ्यास लिहेत
होय
असं तुमचं आवडलंय चहा वगैरे सगळं
हा वगैरे आवरलेय भाजी झाल्या आता जला त्याला खाऊ कराय
होय म्हणजे लवकरचपाक असतय काय
हो नाही या टायमाला घालतोय
हा हा हां हो तो म्हणजे तुमच्यात असं काल लवकर जेऊन लवकरच झोपतेत नाही जास्त करून
नऊ साडे नऊला जेवता आम्ही.
होय.
होय म्हणजे कसं हयो एकटा करू देत नाही. त्याच्यामुळे जरा लवकर का हा मग घेऊन बस म्हणते. आता पोरं आहेत म्हट
होय कोणतरी खेळाय लागलंय हम्म हम्.
होय सकाळची जरा आमटी भाजी हाय भात
हा हा होय.
तुमच भाजन भाकरी चार करायचा.
हम्छम होय होय भाकऱ्या काय लवकर करत नसतील मग खा जेवयच्या टायमाला.
जेवायच्या टायमाला ताट सव्वा आठ ला करतोय.
होय. आमचा पण तवा जेवते सोडा साडेनऊ वाजते त्यात जेवायला. साडेनऊ पावणे दहा दुकान बंद करून आल्यावर मगच
होय हा
अच्छा.
हम् काय नाही बघा. बावीस झाले की होता तुम्हाला केलं की तेवीस होेत्यात.
होय मला जरा नंबर पाठवा की तुमच्या जवळ असेल तर असं
होय होय पाठवते की तुम्हाला.
म्हणजे माझे पण आता किती तुम्हाला आता चौदा चौदावा असेल वाटतय. चौदा हम आता ते सोमवार पर्यंत पूर्ण करायचे आहेत नाही.
हो हो मेसेज टाकले सरांनी ह झालं तर.
माझ्याजवळ एक आहे मी त्यांच तुम्हाला तुम्हाला आजलच त्याचा एक
आहेत आता सोडा. हा म्हणजे हा आता आणि कोल्हापूरची एक हाय.
हम हम.
तिला झालंय कॉल नंतर करतो म्हणली ती पण पण झाल्यावर.
होय. या.
करते सेंड
वन हंड्रेड ट्वेंटी ली. काय म्हंटलं.
तुम्हाला करते नंबर सेंड नंतर
हा हा हे कॉल संपल्यावर. तुमचा संपला क नाही कॉल बोलून मग तुम्ही मला नंबर सेंड करा
हा हा चालत चालत
असं एक एक जण फोन करायला पण हिवायला लागलेेत तुम आम्हीच आम्हीच करतो आम्हीच करतो करायला लागलेत. आपण मेसेज केला का नाही आता ती कोण ह ते म्हणत हा हा असंच करायला लागलेत.
ब
काय नव्हेच कॉलच सगळ हेच झालंय ते सोहायसाठी
होय अ मला पण कुणाला बोलू काय कुणाला नको वाटाल
समजत तेही तुमच आता संपत आलं ते
होय आलात तरी झाला सकाळ जन्म आता तुम्हाला एक दोन तीन झाले की पंचवीस होतात
आणि कसं एकसारखं पण करायचं नाही आता मला मला केलं ना थोड्या वेळने एकाला दुसऱ्याला करून मग मला करा म्हणजे कातसं होतं नाही तर एकसारखं आपण करायला लाग नाही
हो
ते लागत म्हणजे मग मी तुम्हाला कर तुमही मला करा असं हम्म हम् असं होतय मू कर
हम्म
आणिन का माझं पण अजून काम ते पडलं आता भांडी धुवायची पडले तसेच आधी पहिला फोन कराव म्हंटलं मोकळा आहे तोपर्यंत परत एक व्यक् कामाला लागल क नाही होत नाही ते
हो हम् ते खेळाला म्हटलं इकडं स्वयंपाकावर्या इकडं फोन पण होत्यात सगळंच होते म्हटलं
होय होय
करायचं रावरून घे म्हणलं त्याला मणजला तांदूळ भिजत घातलेलं आंबोळी करायची
हा हा हा म्हणजे त्यालांबोळी अ तेच्यापुरतं करताय व
हा तेला जरा असेल
हा हा हा नुसतं म्हणजे अशी जेतात तांदळाचीच करताय काय त्याच्यात डाळ वगळी मिक्स नाही करत
नाही तांदूळ आणि एक जरा कच्चा बटाटो किसून घालायचा आणि मिक्सर लावायचा
हा हा हा म्हणजे त्या तांदळामध्येच बटाटो घालून हे करताय
बारीक कराय मला पण आता सकाळी एकाई सांगितली कॉल वर त य तुम्ही बघ्या म्हणलं ट्रायदा हा
हा हा म्हणजे वरचं सगळं हे करताय काय घालताय काय
काय वरत घालतय सगळ ह मग अधून मधून हो सकाळी डब्याची कडबड असतते त्यामुळे जरा तांदूळ मुगडा ते बारीक करून ठेवले भाजी अजून ते शिजवून घालतोय पनंतर मग कायत दूध चपाती भात दूध ते पण एकच खाऊन कंटाळणार नाही
होय ते कस टाइमच ठेवायचं तीन वर्ष सकाळी कस अ ते आपण खीर करताना म्हणजे तांदूळ डाळ असत का नाही सगळी डाळं तांदू त्याच्यात काजू बदाम वगैरे घालून का नाही भाजून ते ठेवा ते कधी पण अस सकाळी ते नाश् असतो की नाही तेच द्यायचं
होय सगळी इेच घालतोय हा
म्हणजे ते अंगात ताकद पण राहत्याने आणि संध्या काही नाचणीच असते की नाही ते बदाम फ्लेवरच भेटतय बघात ते घालायचं ते पण नाचणीचं पण कसं हाड मजबूत होते नाही
हो मी काय करतोय तांदूळच पीठ बारीक केलं कोणी आई, सासूबाईने नाचणीचे पीठ दळून आणल्यात, मग तेच मिक्स करतोय त्यात
हा, हा, हा.
तांदळाचं, हा.
म्हणजे तीन वर्ष मुलाना तसंच केल नाही, संध्याकाळी तेवढं ती परत दुपारी ती वरच घालायची, संध्याकाळी झोपताना आपण अस खीर, जाड केेलं क नाही त्यांच्यात म्हणजे, पोटगच हे झाल क नाही तरी
झोपत्यात शांत, हो हो. पोट भरल की, काय हे करत
दमवत नाहीत हा.
होई
असंय, काय म्हणताय
त्यांचे मला पण फोन लागलाच नाही, तुमचे ते होय त्यांना नाहीच लागला
ते ज झालंत ना पूर्ण, त्याच्यामुळं नाही लागत तिला
नाही लागलं वाढत तेना पण, पण एकाला हा, हा. पाच वेळा लागतय ते, म त्यांना किती वेळ झालं काय माहित
हा, हा, एकशे ऐंशी मिनिटं झालं ना, मग ते आपोआप बंद पडतय, मग आपण दुसऱ्याला करायला
लागतय, हा तेच की
हम्म!
ह, आणि काय म्हणताय?
काय नाही बगा आत्ता
हम्
जरा ते टमॅटोते कच्च टमॅटो, होय कच्च टॉमॅटो होत जरा, परवा आणलेलं बाजारात न
हा, हा, टमेटोची काय?
हा कच्चे टमाॅटोची
हा, हा, हा.
हम्म, हम्म.
आमच्यात तसं काय जात नाही, पोटात तसं काय खात नाहीत. ते भात भात भाजी वगरे पण क नई, आत्ता मी जबरदस्ती ने सवय लावल्या भाजी वगरे डब्यात देऊन देऊन क नी सवय लावल्या, भाकरी पण खात न्हती भाकरी पण त्यांना जबरदस्तीने खायला देत्या, एक वेळी नाचणीची भाकरी करत्या, एक वेळ अशी करत्या ते पण जायला पाहिजे नाही.
होय, होय, सगळं सवय लागाय पाहिजे, नंतर म मोठ झालं की हे हो नको
हा, करतय, तस होतय आणि ते पोटात झायलाच पाहिजे की, भाजी ते खातच नाहीत भाजी काय ते असं अस मग डब्याला एक वेळ करून दित्याच, बाजारातून एक दोन तीन भाज्या आणि त्याच, मग करून ते त्यांना असे काय खत नाहीत बघा ते, दोडका ते म्हणा असं व, टमॅटोची चटणी वगैरे असं काही खात नाहीत जास्त मग ते करून आम्हालाच ख्यायला पाहिजे. होय, सकाळी संध्याकाळी संध्याकाळी सकाळी आम्हाला खायला पाहिजे. उरलेला पण कस, सकाळच संध्याकाळी जातय पण, संध्याकाळी राहिलेलं सकाळी खावं वाटत नाही
काही वाटत नाही नको वाटत न्हाई नको वाटतंय. हम, आणि तेच तेच खाऊन कंटाळाय येतोय. होय
अस होतंय ते
हम्म
आणि काय म्हणत
अधून मधून मग काय करताय कर नाही याच स्पेशल काय तर
ते असते की आता शाळा चालू शाळा चालू झाल्यावर मग कधी तर असतय कधी तर नसतय आणि हे मुलगच आमची लय खायला काही बघत नाही ते ज्या आणि ते करून करून एवढं एवढं तर कसं करायचं ते
होय
हा ते इडली आंबोई पण ते पण जास्त नसतय कधी तरच असं करते आणि शाळा चालू असल्यावर ते केल्यावर मग डाबा मागच राहतोय नाही त्याच्यातच जातय टाइम
सगळं
अस स होतय ते
हम्म हम्
आणि काय म्हणत्याय
हा काान करा
तुम्ही करताय आता मला कॉल
हा चालतय करतो की
हा म्हणजे दहा मिनिट झालेत तुम्ही मगा आणि कोणाल तरी करा मगा आणि आणि आपण दोघं
हा चालत ते चाल ते करतो तुम्हाला हा हा